बत हा बोल हा बोल
अ आता जस्ट बर चारशे तेहत्तर रुपये आले बघ
होय किती कॉल केलास प्रीती तू
माझे मला वाटतंय तुला केलेला बत्तीसावा काहीतरी होता
आई शप्पथ एवढं कुणा कुणाला केलस ग
कुणा कोुणाला नाही मी फक्त भक्तीला नाज्यालाच केलय दोघींना
म्हणजेच एका पर्सन ला दोन तीन वेळा केलं तर चालतय व्हय
एका पर्सनला किती वेळ आपण केला तर चालतोय तू करत जा की आक्षीला करून बोलायचं भिला करून तुझं हे ते नाही त्यांना करून बोलत बसायचं
अगं खरं मला माहित नव्हतं की असं एका पर्सनला दोन तीन वेळा केल्या तर चालतय काय
नाही एका पर्सनला किती वेळा पण केला तरी चालतोय कॉल अस
एवढं तीस कॉल करायच खरं दहा मिनिटेच बोलायचं व्हय त्याच्या चालत नाही होय
म्हणजे त्यानी लिमिट दिलंय दहा मिनटं बोला आत म्हटलं कि ते त्यांची मिनटं कमी काउंट होतात ना.
हा हा हा.
त्यांचं कायतरी एवढ्या एवढ्या मिनिटचं लिमिट हाय एवढ्या मिनिट कंपसरी सगळ्यांनी फोनवर बोलायचं आहे त्याच्या थ्रू त्याचे पैसे ना तसं काय तर हाय ते. मी पण का ऐकलेल नाही आता व्हिडिओ मी डायरेक्ट फोन कराय चालू केलय
हा हा मी केलोच नाही मी थोड्या जणांनाच केलतो म्हणजे मी अक्षदाला केलतो फक्त स् त्याला गेलतो. ते अक्षरालाच केल तो. अक्षतालाच दोन तीन त केलंतो काय आणि घरातला फोन होता त्याला. डाउनलोड कता त्याला ये केलं तो-
हा. चालतय तसं घराला .
काय माहितीय मी केलेलो खरं झालेला बाई कॉल झालता काउंट हा तेच कि काउंट झालता फक्त प्रोफाईल बनवायच आणि कॉल करायचा.
हा चालतय कि मग करतो का तसं
होय अगदर कुणाकुणाला पेडायचं वघड
होय तेच की मग हि होय समोरच काय फ्री असते नाही असते माहित नाही ना.
हम्म तेच कि.
ती पण सांग का अंजलीसांगती ग वेदिका तिला फोन ते केला मी म्हला कुणाकणा संग बोलल्यास बाई मी तर फक्त भक्ती आहे आणि नाजल सोडून कुणालाच स्टेप तिने पण घेतलेले नाही आहे ना म्हणज या दोघीनाच करतोय काय माहिती बाई ती घेतो म्हणलेली घेतलीच नाही.
हम्म मला नाझिया नी काल मेसेज केली ती सोड म मी म्हणले काल रात्री ती मग रात्री घरातली गोंधळ हुता ग मग मी तिला म्हटलं उद्या घर. त्यात आवाज तर ऐकू यायला पाहिजे व्यवस्थ
होय त्यात मग माझ्या फोनला प्रॉब्लेम काय ब्लूटूथ कनेक्ट केल्याशिवाय फोनचा आवाजच ऐकू येत नाही.
वा.
असलं आहे ते.
हम्म हम्म.
मधनच कट होतय बाई, एक एकदा मधनच कट होतय अगं मी अक्षताःला दोनदा केलेलो मधनच कट व्हायल आता फोन परत करायला लागला.
खुळ्यासारखं कायतरी.
भारी काढतात. त्यांनी काय पण.
हो आता हे त अस कम्प्लीट झा की नाही दुसरा कुठला तर टास्क देणार आहेत ग त्यानी. त तीन महिने कंटिन्यू चालणार त्यात तीन हजार ते तीस हजार आपण कमवू शकतोय. असं काहीतरी आहे म्हून मी टास्क कम्प्लीट करायलोय तो आला तर आला तेवढंच पैसे घरात बसून काय करतोय.
होय आता इतनी रिल्स स्कोल स्क्रोल करत बसण्यापेक्षा
तेच की तेच की झालंय.
हा तेच मी पण करतो. आम्हाला माहित नव्हत एवढं पैसे येतात कन्फर्म.
हम कर आता तू फोन. हा शहाणी एस कर मी पण का केलं नाही कारण पहिल्यांदा आपल्याला स्टोरीच आलत, तेव्हा बोलून बोलून तेव्हा पण दोन हजा
हा तेव्हा तुम्ही केलेला तेव्हा मी केलो नव्हतो बई माग च्या वेळी तुम्ही केलता बग तेव्हा अक्षदानी केलते अक्षदा ला पण पैसे आलते.
मग तेच ग करायचं काय आता जातय बसून बसून करायला आपल्याला.
होय.
तेच म अक्षत निघताना पण भक्तीला त्यांना त्यांना फोन केलती वाटतं वाटतं.
हा.
बड बड बड बड मी म्हणलं मी काय आज मी पहिला कता खोखो वर्गात कोणा संग बोलत नव्हतो जास्त. काय बोलायचं कळत नाही मग.
आर तेच कि काय बोलायचं काही कळत नाही ग ते आपल्या आपण जरा ओळखीचा असल की काय वाटत नाही. तर दु इतरां बरोबर काय बोलायचं हेच कळते
तेच किती तसच होतंय आता पण दोघी काय बोलत होतो कॉलेजमध्ये होती जरा ओळख
हा उे व दुसऱ म ह मला माहित नव्हतं तु
नाझिया तर स्वातीला ते सानिका लांबडी सानिका हिला स्वाती
अगे त्यांना काय बोलायचं
बघ की आणि स्वातीची ओळख होती त्या जवळजवळ असायच्या ना ह्या त्याच्यामुळे त्या दोघीची होती की नाही बडबड त्यात काय पण त्या बडबडल्या
हां -हां हां
मी म्हनल मी काही त्यांना करणार नाही बाई स्वातीला फोन त्यांना म्हणलं मी वैष्णवीला तेवढं कर अ तू - ताई पण एवढं माझं कधी बोलण नव्हतं त्यामुळे तिच्यासोबत काय बोलू कॉल करा - हं असं ऑकवर्ड होत ग काय बोलायचं
काय ब आता दहा मिनटं काय बोलायचं हे कळत नाही
के
हम्म
काय पण असं विचारत नाही तर बग बिन बोलता पाहिजे फोन लावून
तस चालतय काय
काय माहित ती-बघायला पाहिजे तस पेमेंट होतय नाही होतय ते काय माहित
होय तस पण असेल त्यांचं कायतरी
हं तेच की होय तेच की तू काय कर तुझ्या आता मैत्रिणीआहेत भरपूर आहेत एकटीला पाच पाच पाच पाच कॉल केली तरी होतंय तुझं
असच की अग सायली करतय का नाही काय माहीत थांब विचारतो सायलीला अग ती सायली बाहेरच असते अग त्यांच डान्सच त्यांच क्लासच असत मग त्यामुळे डिस्टर्ब करायला नको वाटतय ग
होय होय ते पण हाय वेदिका पण करते आवडत मग
हां वेदिकाला करतो
हा वेदिकाला
त्या बाहेरच अस तेच ग सायली तर लई बाहेर तेच ना तिला ते डान्स क्लास वगैरे असत्याल - थांबून तुला मी तर का कॉलेज मी सायलीला अजून फोन केलोच नाही कीती दिवस हल्ली गव्हर्नमेंट चं ते क्लास चं पणं चालू होतं मध्ये मध्ये एकदाच केलेला फक्त क्लास केलाच नाही
आपल्या आपल्या सगळे कामात लाग आमच्यात पण तेच आमच्यात पण तेच भक्ती इकड तिकड फिरा ल्या माझा रे माझा पणं या कार्यामुळे असं रोज चाल ते बाबा त्यात त्या गावाला गेल्यात त्यामुळे तिला पण काही कॉल केला तिथे तर काय कुठे असत.
हम्म.
हम्म.
तू कु
मी तेच बघालोय पुण्याला तर नाही बाई पुण्याचं राहण्या बघितलं सगळे हॉस्टेलचं बघितलो. नव्वद नव्वद हजार रूपये हो तेच आहे.
अग तेच की त्या
मेस तेच कि मेस वेगळं आणि हे वेगळं मग दिदी तेन काय म्हणते मला. पुण्याला घेऊ नकोस तिथं वाटतय आपल्याला पण सर्वाइव्ह करण लय अवघड जात. तिथं राहणार नाहीच पळून येशील म्हणतात.
आणि तुला दोन एकदा घेतलीस तर तुला दोन वर्ष काढायला पाहिजे.
तेच की आणि ग आणि सगळी लाइफस्टाईल चेंज होती. आणि आपल्याला ती सवय नसते. तसं राहून
जा होय होय बाई तिथ पुण्यात राहणच असताना मी तर मला असं बाहेर फिरताला बघून म्हणजे मी फिरलेलो ग दोन, तीन अगं ह्याला क्लासला वगैरे मुलं, मुली लय म्हणजे, आपण आपल्या इथ काय तेवढं ये न
आपलं म्हणजे, आपण तेच ग, आपला माइंडसेट आपला त असतय ग, तिथलं सगळं कल्चर वेगळं
वेगळा अग लई वेगंळ आताच म्हणजे तिथं के एफ सी कॉलेज ऐकल अस त एफ सी रोड अग तिथ सिगरेट प तू उभारतात मुलं मुली सहज
हो तेच तेथुनच आपल्यासारखे तिथं काय नाही तच पप्पांच हाय
तेच की एवढा होय म्हणजे असं मी तर पहिल्यांदा बघितलय की असं असं सहजच उभारतात सहजच आपल्या इथ असत कोण आपल्या इत इन्वरमेंट लय वेगळा हाय
काय वैस होतंय सगळ्या मुली मुलं कॉलेज ला हॉस्टल ला आलेली असत फॅमिली सोबत नसत्या कोण बघायला नसतय हे तर त्याच्यामुळ कसं चालतय ग त्यांना
हम्मम खरं करणारी एकक करतात सोड त्यांच्या घरात ह ती करतात
त ती कर पण एक एक जण असाय सूट मिळत नाही तिथ गेलंय मला कसं पण वागायचं असं असतंय एकेकांचं
पणं मुलांचे ठीक हाय की पण मुली पण
होय तेच म्हणतात ग पुण्याला गेलं म्हणजे आपल्याला मिळणारी फ्रेंडशिप ल
चांगली मिळायला पाहिजे नाहीतर गप्प एकट राहिलेल बर मग.
तेच की आणि एकट राहण काय शक.. शक्य नसतय गरज लागतेच कुणाची ना कुणाची.
आपल्या बॅचलर्स असतील तर काय वाटत नाही म्हणजे आ.. आपल्याला माहित असतय की कोल्हापूर जिल्ह्यातली कशी आहेत तर आपण राहू शकतो.
होय होय तेच की किवा हितनच एखाद.. कोणत दोघी तिघी गेले पुण्याला एका कॉलेज ला मिळालय तस एक हा.. तस एक चालतय
ह तेच
ह तेच
जॉबला लागल्यावर तिकडच राहायला लागते आपल्याला. हम् आणि एवढ म्हणजे, आपण त्या आपला खर्च आपला पण बघू शकतोय ग. आता बकी शिकायलाच एवढ पै ते घालायच.
आणि ते घरातल्याचच घालत बसायच.
ली तरी तिथ राहायला खायला. आणि मेस आणि... तू महिन्यात एकदा दोनदा इकडे तर येणार, अस नाही की तू कंटिन्यू तिथ राहणार. अस पण होत नाही. घरीची आठवण आल्यावर आपण येणार,
येतोयच ग महिन्यात ना एकदा.. तरी ये ना होतय.
तेच आपण एवढा दिवसा बिना फॅमिलीला बघता राहू शकत नाही.
होय आणि लहानपणापासून.. ला कधी
राहिलो नाही हा तेच की म्हणालोय. आपल्याला घरला तर यायला लागतेस पहिला. कुठला सण आला की
तेच होतय ग म्हणूनच खर जॉब.. लागल्या वर काय? आपण काम करणार असतोय त्यामुळे राहायलाच लागते.
चालते होय. चालते, दहा मिनटं झाल्या ठेव काय मग
हा हा चाल चालतय. बाय बाय